हम् बोल ग
्र म तुमच्या कॉलेज मध्ये वगैरे आहे कसं काय चालू
पुढच्या आठवड्यात राहायचं आम्ही तस.
मग येणार आहेस का तू उद्या आमच्या कॉलेजला.
अडे हम
हा.
बर बाहेरच्या आलट होत का पण
तुला मैत्रीण वगैरे कोण असतील ना त्यांना पण जरी तू जरी बोलल तरी पण चाल
हम्म सले होत मग
मी पण म्हणते एखादा स्टॉल वगैरे लावायचा तिथे तुला काय आयडिया आहे, का जे आपण स्टॉल वगैरे काय लावू शकतो.
हम्म त्या चांगला असा पौष्टिक पदार्थ लावायचा जरा. थोडंस हम ऊ.
तुला काय माहित असेल तर
हम् चालेल संध्याका जरा विचार करून सांगते.
हा चालेल आणि येऊ द्या मग अकरा वाजता जाऊया आपण.
जर होऊ नसते
हा ठीक आहे चाल ठेव मग.